का?
मस् काहीत नाही बा
झोप आलीशी ना आता.
हो आता उशीर झाला ना थोडासा आता बसला तेच काम आहे आता झोपायचं
अहाव!
हो झोपू म्हटला आता.
हा आता झोपा सकाळुन लवकर उठा तयारी
हो! नाही ते आहेच आता चालूच राहते, आपलं म्हणा तेवढं तेवढं काम तर आहेच आपल्याजवळ आणि ते कसं आहे क सकाळी आपल्याली काळजी राहते. की नाही आपल्या लेकरचा डबा झाला पाहिजे, हे झाला पाहिजे, काळजी राहते तर रात्री कधी म्हणजे असं मध्ये मध्ये जागे
गाडी जर गेली लेकराची तर लेकरराईल घरीच रहाव लागते.
नाही नाही जाग येते मध्ये मध्ये जागच येते किती वाजले असणार, किती वाजले असणार, हा म्हणजे कशी काळजी राहते की ने
मग तुम्ही अलाराम काऊन लावून ठेवत?
नाही मी आलाराम वगैरे काही लावत नाही, कारण मग कसं आहे आपल्यामुळे सगळे डिस्टर्ब होतात ना.
काही डिस्टर्ब होत नाहीत, आल्या आलाराम लावून ठेवायचा मंदा मधात उठायचं काम नाही, सगळ्याले बरोबर मैत राहते. साडेपाचचा अलार्म लावून ठेवला. इथं इची झोप जागी होते मग, चला बाबा पाच दहा मिनिटांन उठाच लागते.
नाही हे माझे मुलं कसं आहे, बरोबर वेडेवर उठतात ते दोघंही म्हणजे त्यांचं कसं आहे. ते आता मागच्या शनिवारला काय झालं माहिती का, शनिवारी यला मुलाला उठवलं मी. परवा साडेसात ला उठवलं मी त्याला आठ वाजताची गाडी आहे समजा साडेसात म्हणजे सव्वा सातला उठवलं म्हटलं बा आंघोळ वगैरे करायला टईमच लागत तेवढा मग, काय म्हणे मी आज जात नाही म्हणे, हाफ डेे‌ म्हणे, म्हटलं उठ म्हटलं मी डबा वगैरे केला म्हटलं एवढी तयारी केली म्हटल, तू आता नाही म्हणत. व्हिडीओ वर मग म्हणे कि, नाही म्हणे मी काही उठतच नाही. आणि मी जात नाही आज शाळेत उठून बसला चांगला. मी बोलली त्याच्यासोबत माझ्यासोबत बोलला उठून बसला. म्हटलं ठीक आहे बा राहू दे म्हटलं आजचे दिवस मग आता तू नाहीच म्हणून राहिला जीवारऊन राहिला मग राहू दे. अन जो झोपला झोपला तर माहिते डायरेक्ट दहा वाजताच उठला.
हम.
मग असाय त्याच किं बा त्याची झोप होत नाही ना मग.
हा.
हा मग आपल्याला वाटते की बा लेकराची झोप होत नाही अस वाटते. मग विनाकारण कशाला अस वाटते दहा पंधरा मिनिटसाठी विनाकारण कशाला हे करा. म्हणून मग मी काही डिस्टर्ब नाही करत. मी मग जेव्हा जो वेळ आहे. त्या वेळेवरच बरोबर त्याला आवाज देते. त्या वेळेवर मग ते उठून बसतात.
आमचा मोबाईल कसा आहे. आम्ही साडेपाच चा अलारम लावून ठेवेला बरोबर पलंगाच्या खाली ठेवून देतो. जास्त दूरही आवाज जात नाही ना. त्याचा थोडाच आवाज ये ना बरोबर ऐकू येईन असा. म्हणजे मग नाही तर मग मलाच झोप लागत नाही. पुरी झोप होत नाही.
हा हा.
पुरी झोप झाली नाही की मन चिळचिड करते.
हा हा.
हा.
ह
सकाळच्या स्वयंपाकाची तयारी करा. सकाळून उठलं की चहा करा. दूध भेटते मग तुमच्या इकडे?
हो घरीच आहे आमच दूध. घरीच गाय आहे ना.
हो का. हो मग टेन्शन नाही चहा पाण्याचं.
ह म्हणजे कसं गाय वगैरे उशीरा आणतात धूऊन. तर मग आम्ही सकाळीच रात्रीचं दूध सकाळ साठी चहाले. सकाळच दूध संध्याकाळी चहासाठी रोज वापरतो मग आम्ही. कारण सकाळी लवकरच चहा पाहिजे ना. यायले लवकर चहा पाहिजे कारण शेतावरचे काम असतात तर मग कामाला जातात तर मग. ह हा. सकाळीच पाहिजे त्यांना म.
मग सगळे जे डबे सकाळूनच होत असतील?
हो सकाळीच मग. मग हा लेकराचा लेक कराचा स्वयंपाक वगैरे करायचा मग थोडासा नाश्ता वगैर कराचा नंतर आपला स्वयंपाक उशिरा मग दहा दहा आकरा वाजता मग. मग अकरा बारा वाजेपर्यंत आपले बाकीचे काम अटपून घ्यायचे मग तोपर्यंत.
हाव.
हम्. बाकीचे कामं करायची मग.
तर सगळ कामाच कसं रुटीन लागलेलं असते. सकाळपासून उठलं तेव्हापासून तर झोपेपर्यंत. कोणतं काम कधी करायचं कसं करायचं.
उन्हाळ्यात चांगला आराम घेतला म्हणा नाही.
हा नाही उन्हाळ्यात ते काय आता बाकीच्या काम नसतात आपल्याला तरी.
हा उन्हाळ्यातही बी खरंच काम पुरतात बरं. असा कोणताच महिना नाही.
हम् नाही होते. तेच ते कसं फक्त थोडासा मोठा दिवस असते की नाही उन्हाळ्याचा म्हटल म्हणजे मग थोडासा दुपारी आराम होते.
हो.
एवढा मोठा दिवस असते तर, आपण एकदम एकसारखं बसून बसून नाही राहू शकत ना. आपलं ही थकवा येतना मग थोडासा.
आखाडी पासूनच दिवस लहान येते आता.
हा लहान येते मग. म आपल्या थोडस आराम करायसाठी आराम करा वाटते ना. मग थोडासा आपल्याले बा सगळे जण झोपले किंवा घर शांत आहे. आणि गावही शांत असते तेव्हा मग थोडस आणि दुपारी ऊन खूप जास्त असते तसं रखरख वाटतेना थोडसं. मग आपल्याला कूलर कूलर लावा वाटते आपल्याला कूलरच्या थंड हव्यात मग आपल्याला झूप लागून जाते
हा आपल्या इकडे तर कुलर जेव्हा हे हेच एसी आहे आपली
हेच ए सी आहे आपली.
कुलरचे हवा ला होते आपल्याले
त्या थड्याेळे झोप लागते पटक
बात लागते खरंच दोन मिनटं ह लागत नाहीत
तसंही मला जास्त हवेची आवश्यकता नाहीये मी कमी हवेेत झोपत असते मी जास्त हवा असली की झोप नाही लागत
नाहीय काय
नाही कमी हवा पाहिजे जास्त हवा असल ते लर्ज हवे तर एलर्जी झोप नाही लागत मग ते एकदम हो फॅनचा पावर एकदम कमी कुलर जर असला तर कुलरच्या मग खूप दुर झोपायचं नाही तर मग अंगावर घेऊन घ्यायचं अंगावर घेऊन झोपायचं
आमच्या तर कधीच अंगावर नसते उन्हाळया नाइ पावसाया नाइ हिवाळा नाही काऊन तर पाय तसे गरम जायात अंगच गरम जायत
तशी झोपणे लागत ना मग ते हे ना एलर्जी आहे ना मग हवेची
हा बायती ऍलर्जी
सर्दी सर्दी वगैरे ते खोकला होते मग
हम्म
हम म्हणून मग ते दूर दूर झोपायला लागते थोडं मज हयच्या फॅनच्या खाली पण नाही झोपतायत मग कारण डायरेक्ट हवा एकदम याच्यात जाते मग ते नाकात आपल्या
हा
ह मग थोडसं फॅनच्या बाजून झोपायच मग
नाही बाई आम्हाला फॅनशिवाय जमतच नाही
हम्म
आमता ज्यूस काय पडते
हा ह.
ह ह ह.
हम्म.
ते शरीराचे ना ते ज्याच्या शरीराला जस सहन होते.
वेगवेगळं राहत की ना आपपला आता ते
हम्म जस शरीराला सहण होते तस चालावे लागते.
खूप चाला लागत ते
हा
हम् बाकी काय म्हणता बगु मग
शरीरावर सगळंच काही अवलंबून आहे नाही खाणं पिणं हवामान तापमान
हा हा
शरीराची लय सोय ठेवा लागते
हा हा.
हम्
हम् आणखी काय म्हणता आजुन.
अजून काय सांगा ना अभ्यास घेत असाल.
ह झाला आता मुलांचा घेऊन मला अभ्यास, आता या वर्षी तरी मनानं चालू आहे थोडंफार. जास्त काही जवळ हा जास्त काही जवळ जायच आवश्यकता नाहीये. म्हणजे कारण तिच्या थोड्या सक्त वाटूराहिल्या या वर्षी
हा.
हा माझे घरी येऊन सांगते आय टीचर असं म्हणतात आय टीचर तसं म्हणतात.
हाव काय?
हा म्हणजे थोडसं टीचरचं सक्तीचं वातावरण चालू आहे.
हा
हा, हा मग आता कस घरी आल्याबरोबर अभ्यास करून घेते आणि म्हणजे म्होलादेनी मोसा म्हणजे मागच्या वर्षी कस झाल होत तूच ये तूच सांग. आणि लिहायच्या वेळेस त प्रत्येक शब्द मला सांग मी लिहितो म्हणजे मी पुस्तकात पाहत नाही. फक्त मी लिहायचं काम करतो, आता या वर्षी कसं झालंय मी हा स्पेलिंग वगैरे सांगयचे एखादा शब्द म्हणजे, शॉटकट असला तर मग स्पेलिंग नाही सांगावाटल तरी मी मनाला मग, आणि मराठी पण लिहायचं. च मराठी पण पूर्ण शब्द सांग मग तू -तू वाचून घे म्हणजे मी लिहितो. हं... अस हाय मग ते. नाही मग माझं म्हणण की बा तूच करणं मग म्हणजे कसं तुझं ते वाचणं होते तेवढंच म्हण
नाही ना मग ते बिन पाहून लिहिल्यासारखं होते ना.
हो ते बिन पाहून त लिहता येते मग.
मग ते तसं चांगलं आहे ना पण.
हा, हा नाही ते शब्द कस स्पेलिंग वगैरे लिहिता येत सगळ आपल्याला सांगायला लागते फक्त एखादा शब्द नाही आला तर मग स्पेलिंग तर लिहते मराठी वगैरे सगळच लिहते, जोडाआक्षर वैगेते लिहिता येतात, सगळं लिहिता येत मग. आता चांगली सवय झाली मला लिहायची, फक्त अक्षरच नाही सुधरून राहिल अजून अक्षरच. थोडस हे चालू आहे, आणि या वर्षी आता पेनाला आणि लागते की पेनाचं तर अजिबातच नाही. इतकी खोडन चालूये म्हणते आई व्हाइटनर आणून दे म्हणते मला म्हटलं व्हाइटनर आणून काय करतो?
मग त्यापेक्षा एक रिकामी वई द्या ना त्या लिहाले रोज लिहत जाईन.
म्हटलं त्याला तेच म्हटलं की एक रप वही कर सगळं सगळंच्या म्हटलं एका वहीत लिहून काढत जाय. घरी आल्यावर ते.
मराठीचं पुस्तक लिहून काढ म्हणा.
अनन परत म्हटलं तू नाही मग ते जीवा्हाया लिहिना नाही म्हणते येवढं मोठं कोण लिहित म्हणते मग ती. मी नाही लिहत.
मग अक्षर सुधारत नाही की तसं.
ह नाही ना लिहतच नाही म्हणते मुला
आता आपल्याले- आपल्याले शुद्ध लेखन सांगत तस. शुद्ध लेखनची वही वेगडी चांगली वही वेगडी. तसं पाहिजीये.
नाही आहे, याना पण शुद्ध लेखनची वही पण आहे, इंग्लिशच आहे, मराठीच आहे, शुद्ध लेखन दहा पेज, दहा ओळी लिहायचे दहा ओडी त्या लिहायच्या, पण याच्या ते लिहिन जीवावर येते ना, मुलांचं कस हाय माहिती हाय काय मुलांच आधीच जीवावर येत अभ्यास करून मुलीच तस नाही हाय मुलींचा अभ्यास कसा आहे मुलींचा जो करायचा आहे तो करतात मुली, मुलांच नाहीयेन तस. मुलाचं कसं असते मुलाचा अभ्यास करूनच वेळेत म्हणजे जीव्हाऱ्याच्या पलिकडली गोष्ट आणि ते कस त्याला फ क्त वाचन -वाचन पाहिजे बरोबर बरोबर लिहिणं जीवावर येते. तू वाचायला सांग म्हनते पाठांतर पटकन होते.
हा.
हा दोन, तीन शब्दच पाठ करतोय असा, मग ते घे माझं पहा मी झालं की नाही म्हणते. आपण आताच घेतलं तू हाती आताच. वाचून राहिलाग तू नेहमी तरी करतोय. कसं राहते मुलांचं. मुलींच नाही तसं मुलींच कस अभ्यास पटकवून म्हणजे फक्त त्यांना नेऊ नेटकं पाहिजे.
हां.
अक्षर वगैरे एकमेकीच पाहून ते चांगलं काढतील मैत्रिणी असतात तर मैत्रिणी सोबत चांगलं काढतील. तिच अक्षर चागलय तर तिच पाहून या मुलांचचं सगळं खेळातच लक्ष असते कधी लिहन तो कधी पडतो खेळायला.
सायकला नेऊ देे सायकला खळत असतील ना.
हो हो सायकली आहे.
सायकलाच तर लयच लेकरायले हे लागेलय लळा.
हो हो. सायकली घेऊन जाते खरं आहे. हं. सायकल शिवाय तर एक दिवस ही नाही जमतं त्याचं.
हं.
हं. सायकल खेळून गेल्याशिवाय जमतच नाही.
व्हय व्हय.
सायकल रोज फिरवते काय मग?
हो. शाळेतून आल्यावर थोडा वेळ घेतेच सायकल आधी. जमतच नाही.
हं. हात पाय नाही दुखात?
नही. सवय झाली ते आता.
हं हं.
हं. खूप दिवसाची चालून राहिले ना सायकल आता.
हा. सगळे सारखे सारखे खेळत असतीन?
हो हो. आता वर्गातले आहेत काही, बाजूंग बाय म्हणजे दुसऱ्या वर्गातले पण आहेत काही. काही त्याच्या वर्गातले पण आहे. म्हणजे लहान मोठे आहे सोबत. हा हो ठीके ठीके.